हॅलो हा हा आता यूव राहिला आवज
हा येत आहे सासूबाई पण लावलेत नेटवर्क प्रॉब्लेम वाटत
हा मी तेच म्हटले की नेटवर्क प्रॉब्लेम आहे काय आहे बोललेण काम ते थंड हो दे जरा उप उवपास आहे आता स्वयंपाक आलू पराठे केले आता याले करून राहिली ह त्याले द्यानंद पाठवलं ते भाऊजी झोपून राहिले गठी मोबाईल ल अस चालू आहे हा बरं आहे तर काल तर जेवलेच नाही ते हम् हा अनशुले बर आहे काल ते भाऊजी बी म्हणे कस तरी होते तर जेवलेच नाही झोपून गेले हा झोून झोपून गेले ते आता बी मोबाईल पाहता पाहता लेटले ह आता मी बनवून राहिली त्याला म्हटलं जाय दही घेऊनश लोकड म्हलं आलू पराठे बनतायेत तो दही आणायला गेला आता शाळेत ना आला तो त्याची आता आठ दिवस लवकर सुटून राहिली शाळा आता
हम् हम् हम
गेला तो दही आणलं की मग वगारून ठेवलाय दे मग तो ते खाऊन घेते मग ते त्याची तयारी करणार आहे अंशु अंशुच झाला आता हा हा झोपला नाही का मग मग मम् मम्मा
हेले बदमात झालेय झिंगूर आता सकाळी लाईट गेली तेव्हा उकलंय झिंगूर तरी झोपायच
अ ते ब गीते गेल का म पिऊ गेली हो आज सबळ
कुठ पाठवती टेकड्या टाकड्या चढ ते नदी नदीवर जातीन पाण्या गिन्यात
हा बरोबर हा हा बरोबर अजून थांबली.
देवस्थान गेले ना ग तेव्हाहा ठिकाणी गेले ना ते अ नदीश, नदी वगैरे रायते. ऊन किती ऊन किती ऊनत कुठं पाहतवते. तेच्यामुणे नाहीका, हो न करू झोप झप झोप हो नक देल ना.
ते स झालं कामा झाले ते स्वयंपाक आहे ते.
हा स्वयंपाक काय आज त्यांना त्यांचा डब्बा करून नेला आमच्याईनी. काय केलं धपाटे केलंता ते याचे ध दुधी भोपड्याचे.
हा आम्ही एखादी हा.
हा दुधी भोपड्याचे केले त्यांचे डब्या नेणे आता आम्ही भात करू मसुराचा.
हम्म!
प येतील
बरोबर!
हम्म खिचडी भात करू कोबी गी बी आहेय म्हणे त्याचे थाल. पिठ हे नाही म्हटले. म्हणून मग मी काही विषय नाही मी भातच कराय मसुराचा म्हटलं. दिदीच दिदीचं काय खरं असतं म दिदीने ब फपडा फोपडा ऐकला खी द ती खात नाही.
ह.
हम्म! मम्मी नाही खात तर ते नाही खात मम्मीने खाल्लं की मग ती खाईल असं.
बरोबर! वजून काते काही नाही बा बसपाक चालू आहे कामात.
कुठे तो खेडू राहिला की गेला बाहेर.
कोण?
अंशु
अंशू हा इथ ह लेसन केलं नाय ना. काल गेला नव्हता तर लिखायचं गेलं होतं तर लिखलं त्या पोरीची वया आणून. आता टाइमटेबल भरतोय म्हले एखादी पराठा खाऊन घे. घेऊन जाई एखादी सोबत म्हटलं, तू येस हा चल नाटक नको करू घेऊन जावे. ता भूक लागली तर काय करशील मग येताना गाडीत खाजो होय. एवढं नाटक न करू पहिले सशक्ती सारखं लागून राहिला ह लड्डू नाटक न करू. ते बी घे नाही तू ऐकत काऊन नाही पण अर्धाघुन घे
एकच घेऊन जातो म्हणतेे का?
असां मारीन एक तुले की सिधाच होऊन जाशील आता दवाखान्या नेणार नाही काही झालं तर. ह नको जू मे काय बापचा जात नाही बोल ग. हा नाही तर काय. आप आपण बोलतच राह त्याने ते ऐकतच. नाही बघून घे हा. त्याला एक तर अशकत्यासारखं लागून राहिला म्हते कस तरी होऊन राहिला म्हणते.
आलू पराठे तर आवडतात ना?
हा पण धकून नाही राहाला म्हणते मले. आता एक घसा तर होऊ देतो, आन मग मले देजो मग मी उतरून टाकून निन तो एक घास.
हम तेच म्हटलं घाासघिस उतरून टाकायचं शनिवारचा चांगला असतो शनिवारचा टाक
हम्म, अगं हा तर आंघोळीला गेला तेव्हापासूनच चालू आहे त्याचं.
हा पण तरी बी टाक
हम्म, तरी काल नजर दृष्ट काढली मी त्याची त्याचे अ हे केलं सकाळी कांदा लावून दिला तेले.
ओमनगेंचा फटका बसला असल हा फटका पडला असल
म तेच म्हणलं सकाळी त्याने कांदा किंदा लावून दिलं म मी म्हणे त हम्म
आलता मम्मीचा फोन घे. लावला होता, मम्मीनं फोन घिन लावला? मम्मींना फोन
मम्मी लावते मम्मीला आपल्याला लावा लागते पप्पा हाय अजून पप्पा नाही गेले
हाय का? हम्म मामाचं बरं आहे की, मामाचं बरं आहे की काय? नाही गं आवाज येत नाही.